हा येतोय.
हा येतोय मॅडम तुमच्या नेटवर्कला प्रॉब्लेम आहे का?
नाही
मग मला फोनच उचलता नाही आला, तीन -तीन वेळा क्लिक केला आता आवाज येतोय की. पण तुमचा मला जवा दोन वेळा फोन आला ना, तर तिथं हिरव्या वरती क्लिकच नाही झालं दोन वेळा.
होय का कारण रेंज तर आहे होय का? हा थोडा वेळ ठेवा आता आमच्यासाठी.
नाही नाही काही प्रॉब्लेम नाही मॅडम तुम्ही तो दोन नव्ह पाच फोन करा काही प्रॉब्लेम नाही मला. तुम्ही माझ्या लास्टच्या कॉल साठी उपयोगाला आलाय मी काही लगीच सबमिट करीन का?
नाही नाही बरोबर आहे, नाही कसं होतय रेंज पाऊस पण खूप आहे ना जरा मागे पुढे होतय रेंज तर फुल दाखवतेय.
येथे तर पुर्ण सकाळ पासून पाऊस चालू हाय. त्यामुळे प्रॉब्लेम यायलागलाय नेटवर्क इशू असला ना त्या कॉल म्हणजे त्या एप्लीकेशन चा थोडाफार युज नाही होत. कारण
हो ते हँग झाल्यासारखं होतय पूर्ण आणि काय दाखवतच नाही पण. कस होत आहे ना ओपन पण नाही होत आणि
आणि तुम्ही जास्त करून ना, जास्त करून झिरोला कॉल पडून देऊ नका. सातशे सातशेच्या वर कॉल गेला पाहिजे बघा.
होय का.
हा सातशे सेकंदाच्या वर कॉल गेला ना तर त्याचा युज चांगलाय.
अच्छा! तर आता कोणी कोणी सांगतय फक्त दहा मिनिट दहा सेकंदच बोलायचंय त्याच्या पुढे नाही बोलायचं वगैरे. सातशेला माझ दहाच मिनीट झालंयत पण हो हो कसं सहा -सहाशे साडेसहाशे अस झालेले आहेत. आतापर्यंत आणि दोन कॉल का एक कॉल साडे सातशे तेहतीस वगैरे असं झालेलं आहे. ते
का एकदा आपल्याला दहा मिनटाच कॉल करायचं कशाला उगाच अकरा बारा मिनिट बोलायचं अस माझं मत आहे.
हो नाही नाही तेवढं दहाच मिनिटं, बरोबर दहा मिनटं दहा सेकंड वगैरे इतकसं होतय. मग पुढच्या वेळेस पण बोलायला काहीतरी शिल्लक राहायला हो हो हो असं होतय. मग ते आता कस आपलं, हो हो बोलण्यावर वैगैरे.
पहिला फोन केलाय तुम्ही मला अजून चार फोन करा माझ्यासोबत एक टास्क कम्प्लीट करा काही प्रॉब्लेम नाही मला.
हो हो तसंच कर ना, हो तसंच करते म्हणजे तुम्हांला सबमिट करता येईल आणि तुम्हांला पुढचं भेटेल मग जर भेटायचं असेल तर.
मला दोन दिवसांना टास्क भेटणार ना तो, त्यामुळे दोन दिवस जरी मी नाही सबमिट केले तरी चालते मी लोकां कॉल घेऊ शकतोय काय प्रॉब्लेम नाही मला फक्त मला, आता लावता येणार नाही हा.
ओके, ओके कोणी, कोणी म्हणते ना की आजच सबमिट करायचंय आजच कम्प्लीट होणार, आज होणार नाही.
तीस तारीख आहे बरोबर आहे. आज एकतीस तारीख आज लास्ट तारीख हाय बरोबर. रात्री बारापर्यंत अप्लिकेशन चालणार आहे. हा बाराच्या नंतर नाही तोपर्यंत तुमचं टास्क कप्लीट झाले पाहिजे तीस मॅडम ध्यानात ठेवा तुम्हांला मी नंबर पाठवलेत तीन नाही तुम्ही म्हणणार ह्यांनी एक कॉल केला एक कॉल सोडला असं करू नका.
नाही मला आता दोन तीन लेडीजचा झालेला ना फोन तर ते काय म्हणे ती एक लेडीज होती तिची कॉर्डिनेटर आहे मै त्रीण कॉर्डिंनेटर आहे ह्या ग्रुप वर. त्यांनी वर्षा हा हा सांगितला आहे की जे नवीन आहेत ज्याचं नुस्तच स्टार्ट झालय कालपासून त्याना वेळ वगैरे त्यांना काही नाहीये, म्हणजे ज्याचं आहे त्यांना आजची लास्ट डेट आहे किंवा टाईम लिमिट आहे वगैरे असं काही तरी आहे. हा असं त्यांनी सांग वाघमारे म्हणून आहेत. एक प्रणाली वाघमारे त्यांच्याशी काल पाच कॉल झाले होते ना? तेव्हा त्यांनी असं सांगितलं मला. मला म्हटलं हे बऱ्याच जणांकडनं असं ऐकायला मिळालं.
माझ्याकडे अजून एक, अजून एक नंबर आहे प्रतीक्षा प्रतीक्षां पाठवलंलाय का मी तुम्हाला जरा बॅक जाऊन बघता का.
आहे की
हा चालु असूदे, बॅक जावा जरा.
अजित, आकाश आणि अश्विनी तेवढे झाले त मला कॉल.
हा ठीक आहे, तुम्हाला एक प्रतीक्षाचा एक नंबर शेअर करतो. हा जे पण कॉल शिल्लक आहेत प्रतीक्षासोबत बोलून घ्या तुम्ही तिच्यासोबत पाच काॅल करा म्हणजे तुमचे कॉल कमप्लीट होऊन जातील.
बर बरं बर चालेल चालेल करते ना मी आता तुमच्या कट झााला का, पहिले त्या दोघी अश्विनी आणि प्रति
आणि त्यांना सांगा मी असं त असं माझं बोलण रविगुरू सोबत झाले म्हणावं त्यांनी मला तुमचे कॉन्टॅक्ट दिलेत माझ्यासाठी कॉल, पाच कॉल तुमच्यासोबत मला करायचे आहेत म्हणाव. पहिला त्यांना सांगा नाहीतर की दुसऱ्या कोणा तर बोलून ठेवत्याल, परत अवघड होऊन बसेल तुम्हाला. सांगा मला तुम्हाला पाच फोन पाच कॉल करायचे आहेत म्हणाव तुम्हाला तुम्ही माझ्यासाठी पाच कॉल साठी वेळ काढा म्हणावं मी पण तुम पाच रिसिव करते म्हणावं. काही प्रॉब्लेम नाही म्हणावं असं बोलून त्यांच्यासोबत बोलून घ्या.
बर बर, सांग सांगते च्या बरोबर झाला ना की मग मी, नाही तर एक नॉर्मल कॉल करून त्यांना अगोदर सांग.
हा म्हणजे पहिला साधव पहिला सगळ्यांना त्या तिघांना नाव ना व्हॉट्सअपला मेसेज करा असं, असं तुमचं नाव सांगा मी कार्यावरून बोलते रविगुरंनी मला नंबर दिला म्हणाव आणि मला तुमच्यासोबत कार्या वरती पाच कॉल कमप्लीट करायचेत म्हणाव आणि मी लाव का म्हणा तुम्हाला फोन?, असं बोलून घ्या नाही तर पहिला साधा कॉल करा त्यांना आणि मी तुम्हाला कार्यावर फोन करणार आहे म्हणा ऍप्लिकेशन ओपन करा असं सांगा त्यांना ऍप्लिकेशन ओपन करतील मग तम्ही पाच पाच कॉल कंटिन्यु करा आज वेळ काढा तेवढ्या गोष्टी साठी म्हणजेज तुमचं सेशन कम्लिट होऊन जाईल
नाही नाही आहे मला वेळ काढून ठेवलाय काय वेळ काढलायच मी आवरूनच ठेवलं कारण मुलं पण तशी पण शाळेत गेलेली आहेत दोन्ही वेळ आहेचे मग मला नंबरच नव्हते मग मी नंबरचेच शोधत होते मग ते सांगितलं होत त्यांनाच एक शुभांगी म्हणून होत्या त्यांना सांगितलं होत परत वाघमारे प्रणाली म्हणून होत्या त्यांना सांगितलं होतं परत अजून एक होतं रात्री नंबर भेटलेला ते म्हटले ते फोन करतो म्हणून पण त्यांना पण टाईम नाही म्हणाले मग त्यांनी नाही फोन केला तसं कॉल मी जॉबला बरेच जण आहेत ना जॉब करत करत एक्स्ट्रा वर्क करतात तर नाही भेटत आहे प्रत्येकांना टाईम असं
बरोबर आहे की टाइम नाही भेटत
हो हो हम्म
ये देख कसे गंदा होगा ये देख
तिच्या तिच्या वेळे नुसार आता येऊन जाऊन काय घरात जे त्यांनाच वेळ आहे बाकी म वेळ नाही हा आणि शाळेचे कॉलेजचे जरी असले तरी त्यांचा पण कॉलेजच्या टाइमिंग नुसारच त्यांना वेळ असणार आहे असं झालंय बाकी नाही उद्या या दोघींना फोन करते अगोदर मग त्यांना सांगते काढ
त्यांना पहिला फोन करून सांगा की मी असा अस वेळ काढणार आहे म्हणा आणि मला थोडा तुम्हाला कॉल करायचां आहे म्हणाव आणि तुम्ही कधी फ्री म्हणाव मी तुम्हाला कधी करू असं बोलून घ्या त्यांच्यासोबत पहिला
हो हो हो करते ना करते म्हणजे सांगता येईल मग व्हॉट्सअप ग्रुप वगैरे ॲड आहात का तुम्ही हां हां हा सांगते सांगते करते मी फोन आता आपला फोन झाला ना तिच्याबरोबर तिच्याबरोबर
हॅलो आलोय की दुकानात दादा अ ट्रेडिंग ट्रेडिंग चंद्रसेन ट्रेडिंग वरून बोलतोय भिजत थांबलोय हो हां ठिक हाय चाय पी रहे आ रहे पाच मिनट हॅलो चाय पी रहे पाच मिनट आ रहे इधर लगा गाडी इधर लगा अ नही उधर अंदर अंदर अंदर नही पाच मिनट मे आ जायंगे उधर किधर लगायेगा गाडी हा खडा रहेगा रहने रहणे दे इधर इधर अंदर आ जा अंदर आ जा इधर ठीक हॅलो किती मिनटं झालेत बघा मॅडम
झाले तर
सहा मिनटं झालेत का
हो सोळा मिनटं चालूयच हाय वेळ अजून
हाय हाय काय प्रॉब्लेम नाही
हो हो हो
फोन तेवढं कंप्लीट करून घ्या आज म्हणजे सगळ्यांसोबत तुम्हाला पण टास्क येईल ना
हो ना हो म्हणूनच आणि तसं मग ते एक तारखेपासून नवीन स्टार्ट होईल तर थोडं टाईम पण भेटंल त्याला हे असं तरं पटांपट नाहीं करांयला लागणारं गडबंड होणारं नाहीं
हां नवीन टास्कं आंला म्हणजे मंग तुम्हांला पणं बरं वाटलं जरां
हो हो म्हणूंनचं नां आणि कसं हांय हां हां
घ्यायचे आणि टायपिंग करूंन पाठवांयचे दुसरंय करायचं तवां
अच्छा अच्छा अच्छा
हम्मं
आंता नेक्स्ट येईल तेव्हां कळेलचं
हां ते कायं तेव्हढं कळणांरचं हांय
हो नां करतं करतं गेलो तरं ते कळतं जाईल कायं आहे कसं आहे कसं चालतंय ऍप्लिकेशन वैगरें
नाहीं फेक वगैरें कांहीं नाहीं एवढं गॅरंटी आहे कारणं हिथ माझ्यांपाशी ते साहेबांचं आहे नां
मिल्क नाहीं केलं मी गुंगल लां सर्च केलेलं तरं ते गुंगलवरं वगैरें व्हिडिओज दाखवतं होते गुंगललां माहिती होती
हम्मं
त्यांची हां त्यांच्यानंतर मंग हे केलं म्हणजे अगोदर प्रश्न पडलां होतां की बऱ्यांच गोष्टी नाहीं कां अशां असतांत जे फेक असतांत किंवा आं हो आपल्यांकडनं पैसे वगैरें घेतांत मंग परंत आपल्यांला देतं नाहींत पहिले देतांत मंग पुन्हां आपल्याकडनं घेतांत पुन्हां देतं नाहींत असं असतं
होयं असं असतयं बरोबर हांय
नाहीं मी तसं एक ट्राय केलेलं मंग तेच्यांत माझे तीनं हजांर रुपये गलेलेत त्यांच्यामुळे मंग अगोदरचं मलां नको
जपूंन व्हयं जपूंन करां लागतयं बरोबर हांय
करावं लागतं पणं बघूं त्यांच्या दीदींच केलं मंग तिला आलेत सात आंठ हजांर रुपये आले तिलां आणि म्हणले तसं नाहीं कांहीं कि तुंम्ही बघूं शकतां गुंगल लां वगैरें त्यांच दाखवतांय ते बघितलं तरं हो हो
हां जमिनीला दांवता येतं नाहीं मी पणं सर्च करूंन बघितलं म्हणजे अं अं अशां कमी भागांतल्या महिलांसाठी किंवा गरजूं व्यक्तींसाठी हे ऍप तयार केले आहे आपलां डाटां ते मायक्रोसॉफ्ट गुंगल परंत युनिव्हर्सला वगैरें ती प विकत्यांती आणि त्यांच्या रॉयलिटी बदल्यांत आपल्यांला ते पैसे देत्यांत म्हणजे आपणं जे कामं करतो ते त्यांच्यासाठी करतोय त्यांचा बंदला ते आपल्यांला देत्यांत पैसे देतांत त्यां बद्ल्यांत हां म्हणजे दिवसाचं तुंम्ही चारशे पाचे रुपये तरं नीटं कमऊं शकतांय कायं प्रॉब्लेम नाहीं
हो नां हो मंग ते आपल्या प्रोग्रेस वरं आहे की आपणं कसं अटेंड करतोय वगैरें
बरोबर आहे की हां
हां हां त्यांप्रमाणे आहे पणं एवढं घरी बसल्यां तेवढं पणं भेटतं तरं अति महत्त्वांची गोष्टं आहे कांहींच भेटतं नाहीं असं झालंय हं म्हटलं ट्राय करूंन बघूं जमलं जमेल करेल हो नां हो आणि आहेतं असे बरेचं जणं आहेतं जे हाऊंस वाईफ आहेतं किंवा कोणी जॉब करतं करतं करतंय जेंट्स पणं बरेचं आहेतं की जॉब करतं करतं कंटिन्यूं करतांत कॉलेजंची पणं मुलं मुली आहेतं बरेचं जणं दिसतंयेतं त्यांच्यामध्ये त्यांच्यामुळे कळतंय
बरोबर आहे की
बोलां
मेरा मैने ले लिया ना तेरा तू ले ना, निकल उधर से निकल हा ले ले भेज इधर, छोड दे अरे रुक रुक रुक रुक, छोड दे हा वो स्क्रू लगा देंगे वो, काटा जरा कंपनीचा बंद पडलाय ओ तो काटा रिपेरिला आलोय बघा.
अच्छा मग तुम्हाला कॉर्डिनेटर नाही आहे का कोणी, नाही आधीचा, तुम्हाला कॉर्डिनेटर नाही का कोणी सोबत, कामावर,
हा मस्त चार जण आहेती.
होय काय,
हा चार जण आहेत तिथ,
एकटच असल्यावर मग सगळ्याच गोष्टींना हँडल करण मग जरा आवघड होत नाय.
चार चार व्यक्ती आहेत टोटल मग ते काटं वगैरे जरा चालनात ना पावसाचं वातावरण असलं जरा बंद पडत्यात तेे काटं, हा म ते मनुक जाळाय जरा प्रॉब्लेम होतोय ना त्यासाठी दिलेत. रिपेरीला आणलेत चार काट आहेत टोटल चारच्या चार रिपेरीला आणलीत पासिंग संपलं होत त्याच आता नेऊन रिपे, रिपेर करून पासिंग करून घ्यायचं आणि मग डिलीवरी चालू करायची. डीलेवरिला प्रॉब्लेम येतोय ना वरन गव्हर्नमेंटची वगैेरे माणस आली तर त्याला प्रॉब्लेम देत्यात.
बरोबर बरोबर चेकिंग वगैरे होत असणार आहे त्याच्यामुळे, तयारी मी करते त्याला थोड्या वेळाने फोन,
हा ठीक आहे मॅडम. त्यांना फोन करा हा तोवर मी नाही सबमिट करत मग,
हो चालेल चालेल मी आधी त्यांना फोन करते न तुम्हाला करते हो हो,
हा,